हॅलो.
नमस्कार.
हॅलो कशसे आ.
हॅलो बस ठीक आहे तुम्ही.
हॅलो कसे आहात हो मी. पण ठीक आहे तर आज आपण ना पर्यावरण संरक्षण हो येतोय येतोय आवाज. ते पण ठीक आहे तर आज आपण पर्यावरण या विषयावर बोलूया?
ठीक आहे.
ओके तर हा विषय म्हणजे कसे प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित पण आहे. अ सर्वप्रथम पर्यावरण म्हणजे काय तुम्हाला काय वाटत?
आता पर्यावरण म्हणजे आता बघा ना आपल्या सभोवतालचे जे वातावरण असते. ज्यावर आपण अवलंबून असतो तेच पर्यावरण असतं आता.
ह.
कारण की बघा कारण पर्यावरणने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आता झाडे झालेतं पशु पक्षी झालेतं. ते सगळे पर्यावरणाच्या भव सभूताचेच आहेत सगळे.
हो खूपच आहे, जमीन, झाडे, प्राणी, पक्षी, सजीव, निर्जीव घटक हे एकत्रित समूह म्हणजे पर्यावरणच आहे.
हो बरोबर आहे.
आणि आज पर्यावरणाचे संतुलन पण खूपच बिघडत चाललेलं आहे ना.
हो येतोय, एकदम बरोबर आहे, कारण की बघा आता जिथे नाही तिथे
जिथे ना तिथे कारखाने उभा उभे करण्यात आलेले, त्याने प प्रदूषण होत होय मग बघ आता, वाढती लोकसंख्यामुळे बी राहण्यासाठी जे सिटीत असो या मग गावाकडे असो बघा जर जागा कमी पडली तर कोणीही जंगलाकडे वाटचाल करत आणि जंगल तोडत झाडे तोडतील तिथे या कंपनी उभी करतील या मग, बिल्डिंग उभ्या करतील राहण्यासाठी.
कारण वाढते प्रदूषण हे, जंगल तोडमुळं प्लास्टिक च्या अतिवापरामुळं आणि औद्योगिक कचरा म्हणजे हे जे कंपन्यामध्ये धूर वगैरे निघतो, आकाशामध्ये जातो ह्यांच्यामुळं पण कसं आहे, खूपच प्रदूषण होत चाललं ना.
हो ते पण आहे.
आणि लोकांच्या श्वसनाचे आजार वाढण्याचं पण मुख्य कारण म्हणजे हे प्रदू आहे.
हो बरोबर. प्रदूषणामुळे बघा श्वसनाचा आजार होतो, मग आता बऱ्याच ठिकाणी अ बघायला गेलं तर, डोळ्यांनाही त्रास व्हायला लागतं, रातआंधळेपणा येतो मग काही काही वेळेस कोणाला ऐकु कमी येतं
हे सगळं प्रदूषणामुळं अति म्हणजे हे कारखान्याचं जे पाणी असेल किंवा जे धूर आहे यांचा पण अ आपल्या आजारांवर किंवा शरीरावर मानवी शरीरावर- खूपच परिणाम होतो ना त्या गो तिचा, आणि जल प्रदूषण म्हणजे हे नद्यामध्ये, नाल्यांमध्ये जे पाणी सोडलं जातं कंपन्यावाच ह्याच्यामुळं नद्या, तलाव आणि समुद्र पण दूषित होत चालले ना दिवसेंदिवस.
बरोबर. कारण की बघा ते ते समु अ समुद्राच्या ते पाणी समुद्रात जाण्याअगोदर कंपनीतन सगळ्यात पहिले ते नदीत सोडलं जातं, नदीतन ते वाहत वाहत मग बघा, नदी किनारे वसलेले जे गाव असतील ते पाणी ते गावातले लोकं पेतील मग पुढे जाऊन त्यातले जीवजंतू असतील किंवा मासे असतील ते त्यांना हानिकारक होतं, मग नंतर पुढे ते समुद्रात मिसळलं जातो.
हो. खूपच, आणि याच्यामुळं कसं आहे त्यात प्लास्टिकचं टाकणं त्या प्लास्टिकचा अति वापर, हे पण पाण्यामध्ये वाहून जातं परत त्याच्यामुळं पाणी दूषित आणि प्लास्टिक हा तर म्हणजे शरीरासाठी खूप मोठा धोका आहे.
बरोबर आहे.
कारण ते सहज नष्ट होत नाही.
तेे तर आहेच, त्याला नष्ट होण्यासाठी कित्येक वर्ष लागून जातं.
हो आणि ह्याच्यामुळे कसं आहे माती आणि पाणी दोन्ही पण प्रदूषित होत चाललेलं आहे.
बरोबर आहे. तर
आणि आज. झाडे लावण्याच्याऐवजी झाडे तोडण्याचा परिणाम खूप लोकं करत आहेत. जगवणे कमी पण तोडणे जास्त चालू आहे.
हो बरोबर आहे पहिले बघा झाडं किती असायची पण आता यावेळेस तर या म्हणजे आताच्या जनरेशनला माहिती सुद्धा नाही का झाडे लावणे किती. महत्वाचे आहे कारण की लावण्याचा प्रयत्न. ते तर नाही करत पण तोडण्याचे प्रयत्न जास्त प्रमाणात होतोय आता
हो आपण जेव्हा शाळेमध्ये वगैरे असायच तेव्हा आपले शहर आपल्याला सांगायचे ना की झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपण करायचे शाळेमध्ये पण ते लागू होत हो त्या गोष्टी आणि त्याच्यामुळे पूर्वीचे लोक. लोकांनी पण भरपूर झाड लावले होते पण आताच्या जनरेशन. तर मी सगळं ते झाडं तोडून टाकलेले आहेत.
बरं बरं.
आणि झाड नसतील तर मग हवा दूषित दूषितच राहणार ना ती ती थोडीच चांगली होणार आहे.
हो बरोबर कारण की बघा झाडे जितक्या जास्त प्रमाणात असतील. तेवढी हवाई ऑक्सिजनच्या प्रमाणे. वाढतं आणि शुद्ध हवा तेवढी असते. पण झाडांचे प्रमाण जर कमी झालं तर तेव हवा दूषित पहिले ते हवा. दूषित असते आणि झाडांचे प्रमाण जर कमी झालं तर हवा जास्त दूषित होते. आणि दूषित झाल्यामुळे मग आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. मग बघ आपल्यालाच नाही मग पशु पक्षी असो. पक्ष पशु पक्षींना पण ते श्वास ते पण ऑक्सिजनवर. जगतात त्यांनाही त्रास होतो जेवढं मानवाला हानिकारक आहे तेवढं. पर्यावरणात राहणारे जेवढे पशु पक्षी असो या मग. दुसरे जीव वन्य प्राणी या मग दुसरे जीव जंतू असतील त्यांनाही प्रदूषणाचा सामना करावा लागतो.
हो खूप खूप त्यामुळे तरी आजकाल लोकवरना. प्रत्येकाने एक काम केलं पाहिजे की झाडे लावून नुसतं लावून उपयोग नाही त्याला व्यवस्थित जगवणं पण महत्त्वाचं. चहे.
बरोबर आहे झाडांना बघा कमसे कम दोन ते तीन वर्षापर्यंत जर जास्तीत जास्त त्याला एक दीड वर्षापर्यंत लक्ष द्यायचं. एकदा ज म ते त्याची ग्रोथ व्हायला लागली का मग ते कोणावर अमलुबूनात पण जोपर्यंत त्याला कोणी स्वतःहून तोडत नाही ना तोपर्यंत ते जाड कधी नष्ट होत नाही.
होत नाहीत होत नाही ते पण बरोबरच आहे. आणि पाणी वाया जाऊ नये म्हणून कसं असतं नळं वगैरे जे पाणी घर घरा घरगुती येत असतं त्यांनी पण ते म्हणजे बंद ठेवणं आपलं वापर आहे तेवढा वापर करण जे वापर नाही त्यावेेळेस बंद करणं हे पण करायला बचत करायला पाहिजे.
हो बरोबर पाण्याचा बी नियमितपणे वापर केला पाहिजे.
हो आणि एक व्यवस्थित पाण्याची पण साठवणी किंवा एक पावसाच्या पाण्याची साठ पाठवण्याची व्यवस्था पण व्यवस्थितरित्या केली पाहिजे जेणेकरून त्याचा पण उपयोग होऊ शकतो आपल्याला
हो बरोबर बघा ना आता आता बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात आलं. पावसाचे पाणी आणि पा म्हणजे गावात पाणी शिरलं या मग सिटीमध्ये पाणी पण जर ते पाणी निघण्यासाठी व्यवस्थित जागा केलेले असेल ते व्यवस्थित जल पण ते पाणी जल बघा. आपण जेवढं पाणी आपल्यापासून हे करतो का? जसं पाण्याचा वाईट दुष्प वापर जसा. नियमितपणे करू तर ते पाणी व्यवस्थित राहील पण आपण उधडमाप जर पाण्याचा वापर केलो तर आपल्याला जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हा पाणी भेटणार नाही.
भेटत नाही भेटत नाही आणि पा कसं असतं पावसाच्या पाण्याची पण बचत. करणं आणि किंवा असं नैसर्गिकरित्या येणार सगळ्यांची बचत करणं खूप महत्त्वाचे असते. आणि त्याच्यामध्ये विजेची पण बचत करणे हे पण एक पर्यावरण संरक्षण
हो बरोबर आहे कारण की बघा बऱ्याच ठिक बऱ्याच ठिकाणी बघा ना वीज ही पाण्यावर तयार केली असते. ते असंच नाही की नैसर्गिकच देण येते वीज बऱ्याच ठिकाणी तर पाहण्यावरच वीज तयार केले असते आणि जर पाण्यावरच वि तयार होते तर मग पाणी पण जास्त प्रमाणात लागेल तरच वीज तयार होईल अस. नाही का बुचाला जाऊ जर पाण्याच हे नाही केलं म्हणजे आपण जेवढ्या काटकसरने वापर करू ना सगळ्या गोष्टींचा तेवढा परिवार पर्यावरण सुरक्षित राहिल नाही. तर मग पर्यावरण नस थोडं हानिकारकच राहील असं समजून त्याला
कस गरज नसताना आपण दिवे पंखे आणि इतर उपकरणे जे आपण घरगुती वाप तो किंवा बाहेर वापरतो ते एक बंद ठेवायची त्याची गरज असेल त्या वेळेस त्याचा वापर करावा गरज नसल त्याळेस वापर करू नये त्याचा आणि वाहनांचा पण आजकाल म्हणजे खूपच उपयोग लोक करत आहेत. ना.
वाहनांचे तर आता म्हणजे वि विषय खूप अवघड झालाय बघा कारण की कोणी आता असं नाही ज का बॉ कोणी एक एक किलोमीटर असू या म एक. पेक्षा कमी असो अर्धा किलोमीटर पहिले कस असायच कोणी लिंक करायच या मग पाय चालत जायचे पण आता तस नाही. थोडंही कुठं जायचं असेल ना पाच मिनिटचा रस्ता असेल तर चला मी माझी स्कूटी काढतो या मग कोणाकडे जर फोर व्हीलर असेल या दुसरं कोणतं वाहन असेल तो त तो काढतो. पण असं नाही का भो चल आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ तर ते पण थोडा फरक पडेल या मग आपण पाय पाई चालत गेलो. त्याच्यात पण थोडा फरक पडेल.
हम्म नाही. ह्या अति वाहनांचा अति वापर केल्यामुळेळं पण प्रदूषण खूपच म्हणजे वाढलेलं आहे.
हो बरोबर आहे.
आजकाल सायकलचा वापर कमी लोकांनी कमी केलाय पायी चालायचा वापर पण कमी केला आहे. आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर पण म्हणजे अ ति झाला आता घरगुती तर वाहनांचाच आहे पण सार्वजनिक वाहतुकीचा पण वापर खूप ज लोकांनी केलेला आहे कचऱ्याच्या योग्य व्यवस्थ थापण करत नाहीत ओला कचरा टाकत नाही सुका कचरा वेगळा करत नाहीत. पुनर्वापन पुनर्निर्मितीला पण प्रोत्साहन देत नाहीत शाळामध्ये असो. किंवा महाविद्यालयांमध्ये असो पर्यावरणाविषयीक जनजागृती केली पाहिजे.
बरोबर आहे कारण की ज जेवढी पर्यावरणाविषयी जन जाागृती होईल तेवढीच आत्ताची जनरेशन असो या मग पुढची येणारी जनरेशन असो. त्यांना कळेल का भू पर्यावरण वाचवणं किती फायदेशीर आहे.
हो जंगल तोड थांबवली नाही तर कसे हवामान बदलाची समस्या अधिक गंभीर होईल त्यामुळे पाऊस अनियमित होतो मग दुष्काळपूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढतात जैवविद्यतेचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्राणी पक्षी आणि वनस्पती यांचे पण अस्तित्व टिकून राहायचं असेल तर पर्यावरण संरक्षण करणे गरजेच आहे ते एक व्यक् ती एक झाड हे जे संकल्प आहे ते. खूप फायद्याच आहे पण लोकांनी केला पाहिजे त्याला
बरोबर आहे कारण की बघा आतापासूनच एक व्यक्ती एक झाडच संकल्पना. प्रकल्प जर करण्यात यश मिळालं तरच ते पुढे जाऊन आपल्याला. फायदा मिळेल पण जर त्या जर त्या लक्ष त्या संकल्पाकडे जर आताच जर दुर्लक्ष दुर्लक्ष. लक्ष केलं पुढे जाऊन आपल्याला आता बघा या वर्ष तापमान किती पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय तर पुढच्या वर्षी ते वाढणारच आहे अस तर नाही कमी होणार आहे ते दरवर्षी जर वाढतच जाईल. पुढील पाच वर्षात ते पण पन्नास या पंचावन्न पपर्यंत हमखास जाईल असं मला वाटतंय.
हो हो जाईल ना जाईल. चला खूप छान चर्चा झाली धन्यवाद संरक्षणाचा म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा संदेश. सगळ्यांना देऊया तुम्ही पण द्या
ठीक आहे ठीक आहे नमस्कार